हॅलो, हॅलो
हॅलो, हा येतोय ना आवाज? हॅलो
हाय येतोय मला आवाज तुमचा
बरं झालं आहे नेटवर्क
हां
काय करतीस मग?
काय नाहीय, आत्ताच पाऊस चालू हाय एवढा सकाळपासून माझ्या पण वायफायला काहेच रेंज नव्हते
हो हो
त्याच्यामुळं मग आवरून घेतलं सगळं जेवण वगैरे केलं, तुमचं झालं का जेवण?
जेवण नाही झालं म्हणजे सकाळी नाश्ता केलेला, आम्ही आता दुपारीच तीन वाजता करतो परत
अ नाही आम्ही नाश्ता करत नाही असा वेगळा, डायरेक्ट जेवणच करतो बारापर्यंत.
ह मग चागलं ना, मला ते मुलांना सकाळी लवकर नाश्ता कराव लागतो ना
हा तुम्हाला डबे पण असतात नाही का, एवढ्यात पाऊसाचे पण शाळा चालू असते?
बर इंग्लिश स्कूलला नाही सुट्या, आता एक्झाम चालू होईल त्यांची
हां बरोबर, बरोबर
हम् जास्त हेवी रेन झाला, कुठे जर काही वाटलं त्यांना तर सुट्ट्या देत्यात
हम्म, असं बसनी वगैरे जातात का ते शाळेत?
हा, आम्ही तर स्वतः ता सोडतो जवळ हेय म्हणून
हम् हम्मं
लांब नाहीये ना जवळ, एक किलोमीटरच्या आतच हेय
अरे मग तर चांगलय
हम् हम बाकी
एक तर जास्त पाऊस सुरू असला ना, की ऑटोमॅटिक आळस पण येतो.
हो खूप कंटाळा येतो.
हां उठू वाटत नाही, काल रात्री पासून इकडे जे सुरू झालंय ते अजून बंदच नाहीय.
हो हो हम्म
मग, तुम्ही आज गेला नसताल बाहेर पार्लर साठी वगैरे, जाऊन आलात?
हो परत आता एक क्लायंट येणार हेय घरी वॅक्सिन साठी
अच्छा, म्हणजे तुम्हाला पण सुट्टी नाही तर किती पाऊस असला तरी.
पण मला उलट असलं तर बरं वाटतं क्लाइंट म्हणजे आळस येत नाही उठून आपण आवरून बसतो
हा तेवढं बरोबर हेय ह्, तुम्ही असं फेशियल वगैरे पण करता का?
हा फेशियल म्हणजे, पण फेशियल जास्त नसतं वॅक्सिंग आणि हेअर कलर आणि आयब्रोज वगैरे.
हा, हा, हा
हा फेशियलन पण जरा हाताचा प्रॉब्लेम होतो, हात दुखतोय माझा
हा, हा, हा वेगळ्या- वेगळ्या प्रकारच्या असतात ना, फेशियल पण भरपूर,
हा, स्ककीन टाइप नुसार वेगळे -वेगळे.
हम्म, आणि, मॅक्सिमम किती वयाचे लोक करतात, म्हणजे असं.
जास्त तर, थर्टी पासून पुढचेच करतात.
हा, तेच म्हणलं, कारण पोरी वगैरे तर नसतील करत ना.
नाही -नाही फक्त ज्या वेळेस लग्न असेल त्याच्या वेळेस, दोन- तीन सेटिंग घेतात म्हणजे, प्री, ब ब्राईड म्हणून असत ना.
ह, ह, ह,
मग, त्यांच दोन- तीन वेळेस करावं लागतं, अगोदर व्हॅक्सिंग फेशियल सगळं पूर्ण,
हा,
तिथून सुरुवात असते, त्यांची खरी काय- काय काहींची,
बरोबर,
आणि, तुम्ही हेअरकट वगैरे पण करता का?
हो, हो हेअरकट करते ना,
मग, स्वतःचा स्वतः हेअरकट कर स्वतः येतो का, का तुम्हाला दुसरीकडे जाऊन, करावा लागतो?
हा, दुसरीकडे जाऊन. स्वतःच स्वतः नाही ना येत मला, माझ्या आय ब्रोज पण नाही येत, हेअरकट पण नाही येत.
का, म्हणजे तुम्ही दुसरीकडेच, दुसरीकडनंच करावं लागतं.
हा, पार्लर शिकल, लेअर कट, स्टेप कट, पुन्हा तो बटरफ्लय कट.
हा, आता नवीन आला ना तो.
हम्म, म्हणून इकडे, सगळे येतात.
आणि, कुरळ्या केसांवर, सगळ्यात जास्त कुठला चांगला दिसतो?
लेअर कटच दिसत, तो पण एवढा काही दिसत नाही. पण केला तर तात्पुरत आपलं, ब्लो ड्राय वगैरे सेट सेटींग झालं, त्या तेवढा दिसतो.
हा, नंतर ते जसे त्यांना व्हायचं तसेच होतात.
हा,
माझे पण, जेव्हा केस एकदम असे, दाट होते ना.
हम्म,
तेव्हा ते, खूप त्रास द्यायचे.
हा, हा,
खूप कुरळे होते, अगोदर तर आ
पण चालतय, दाटच केस चांगले, कारण वरवरर पातळच होत जातात ना.
हो, ना ते च आता जसं पुण्याला आले तसं, तर एवढे खराब झालेत केस. सगळे, गेल्यातच जमाआहेत म्हणजे,
बापरे, पाणी खराब आहे, म्हणजे पाणी वेगळे आहे ना इथंल.
हम्म, तरी, थोडं काय -काय -काय- काय चालूच असतं. तेल लावण्यासारखं काय -काय खाणं.
हो, प्रोटीन वाढवायचं खाण्यातून,
हम्म.
फिश वगैरे खायच जरा.
मग अजून?
बाकी काही नाही मग.
तुम्ही काही थोड्या टिप्स द्या अजून, केस स्किन चांगली करायला काय करायला पाहिजे?
स्किन साठी तूप खायचं जास्त बरं का.
तुप का?
हो छान राहते, आपोआप तूप, दुधाचे पदार्थ.
अच्छा.
आणि केसांसाठी मग नॉन व्हेज मध्ये फिश
हम्म, फिश तन नाही खाण्यात येतो एवढं,
अ नाही त्यांना डोळे पण छान राहतात, त्यांना केस पण छान राहतात.
हम्म हम्म हम्म....
हम्म आणि स्किनला जर तुला काही म्हणजे असं डोळ्याखाली काळ वगैरे असेल तर मग बटाट्याचे हे बटाट्याचा रस लावू शकतो आपण,
फरक पडतो का त्याने?
छान, हा डोळ्याखाली जास्त लॅपटॉपवर बसून वगैरे काळ होतं ना.
हो हो, होत.
हा मग ते बटाट्याचा रस वगैरे लावायचा.
मी कांद्याचा रस पण ऐकलेलं,
कांद्याच केसांसाठी चांगलं.
हा हा केसांसाठीच बरोबर जास्वंदाच, मेथी, कांदा कडीपत्ता
तेल बनवून घ्यांच सगळं
कांदे -कांद्याच्या रसने ते खराब होईल ना तेल?
नाही नाही सुको, कांदा वाळवून त्याची पावडर आणि कडीपत्ता, जास्वंदची पान, सगळं उन्हाळ्यात करून ठेवावं लागतं ते.
हम्म हम्म हम्म, आ आता नाही शक्य.
आता काही नाही नॉर्मल तेल फक्त थोडं कोमट करून लावायचं केसांना संध्याकाळी.
हा...
आणि, जास्त डेली पण केसना तेल नाही ठेवायचं मग ते बाहेर गेलं की सगळं कार्बन बसतं ना आपल्या केस तेलामुळे
हो...
ह आणि त्याच्यान पण हेअरफॉल होत ह, तेला अस दिवसभर क असांना ठेवलं तर
नाही नाही मी आंघोळ करायच्या चार दोन, तीन, तास अगोदर लावते आणि लगेच धुऊन टाकते.
हा किंवा संध्याकाळी पण लावायचं.
हा किंवा मग रात्री झोपताना लावलं की मग सकाळी धुवून टाकते.
हम...
सध्या तर केसांसाठी माझ्या मम्मीने मला ते हे करून ठेवलंय, सूर्यफुलाच्या बिया त्या पंकीन आणि कलिंगडच्या बिया, तीळ, जवस ते सगळं भाजून एका भरणीत ठेवलंय, ते रोज एक चमचा खायच्या त्या बिया. हम्म, त्यानी पण काही फरक पडलेला दिसत नाहीयेना, म्हणजे आत्ताच सुरुवात केलीय कारण एवढं
नाही नाही होईल हळूहळू होईल. चांगले ते आपल्या शरीरासाठी पण चांगलय.
हा आणि एवढ्या दिवस कसं उन्हाळा होता,, उन्हाळायात ऑलरेडी गरम बिया, त्यात परत ते नस ते सहन झालं ना
हा हम्म.
एकतर मला उष्णतेचा प्रॉब्लेम आहे तोंड येतं खूप
हां का
हां म्हणजे महिन्यातून एकदा तरी तोंडातलं येतं.
मला पण होतो त्रास मला ते ज री येतात वठाला उन्हाळ्यात खूप होतं मला उन्हाळा नकोच वाटतं
एक नाही, कधी कधी तर दोन- दोन, तीन- तीन येतात पार-
माझं पूर्ण वट भरून जातो मला बोलायला पण येत नाही ना आणि खूप त्रास म्हणजे सगळ्यात डेंजर आजार आहे माझा तो.
मला पण सारखा होतो, त्याच्यामुळे म्हणलं उन्हाळ्यात ते नकोच खायला बिया, म आता कसं वा- वातावरण थोडंसं थंड झालंय, तर मग खायला सुरुवात केलीय.
हो हो..
तरी आशा तिथं आल्यापासून ना नाही झालं एकदा पण
नाही,, इ हम्म पुण्यातलं वातावरण थंड आहे ना जरा
पुण्यात नाही, इकडे औंधला आल्यापासून-
हा हा हा...
आधी तिकडे होते ना, तेव्हा खुप खूप यायचे म्हणजे ते जर पूर्ण तोंड भरून जायचं होट सुजायचे, बोलता येत नव्ह
हो का, तुला पण तस त्रास होतय?
हो, आणि जेवण तर कसलच चाऊ देत नाही.
नाही ना तिकट खाता, बाप रे! मला तो आजार मी सगळ्यात घाबरते त्या आजाराला
आणि ते एकदा आलं ना, की पूर्णपणे क्लिअर व्हायला दोन आठवडे तरी लागतात.
अ मला तर महिनाभर, कारण एक गेला की दुसरा फोड येतो दुसरा गेला की तिसरा इत इतके येतात बापरे! पूर्ण व्हठ भरून
खूप त्रास होतो त्याने खरंच
हं, आणि मग मला पाणी पुना ते सब्जा आणि हे बडीशोप वगैरे खडी साखर, असंल खायला सांगतात बरेच जण.
हम्म खडीसाखरच सब्जा वगैरे ठीक आहे, पण ना मला कधी कधी बडीशोप खाल्ल्यामुळे पण तोंड येतं.
हा, म ते तुला जमत नसल जिरे जिरे बडिशोप पेक्षा जिऱ्याच पाणी प्यायचं, ते पण थंड असतं ना-
जिरे आणि धण्याचं पाणी पिते मग मी.
हा.. हा ना त्यात खूप ते आता ऊन वाढतंय ना, मग शरीरातलं पाणी वगैरे कमी होतय
हम्म, मग ते थोडसं असं वाट वाटलंना की आता तोंड वगैरे काही येणारये, कि मी लगेच रात कि लवकर झोपायला सुरुवात करते त्यांनी पण होतं ना.
लेटपर्यंत जागलं की उष्णता वाढते अंगातली.
हो का? मला नव्हतं ते माहित.
हा लेटपर्यंत जागलं ना, की बॉडीतली उष्णता वाढते आपलं ते सर्केडियन रिदम असतं ना बॉडी चं म्हणजे सूर्यासोबत उठायचं आणि सूर्य मावळला कि झोपायचं.
हा हा.
ती सायकल खराब होते पुर्ण. आणि अन्न पचन होत नाही व्यवस्थित आणि अन्न पचन नाही झालं ना, की आपल्या पो टामध्ये ते गरमी क्रिएट होते.
हा हा हा.
त्याच्यामुळे मग हीट वाढते खूप.
म ना आमचं जागरण खूप होतं उन्हाळ्यात टी व्ही चालू पिक्चर बघणं.